हॅलो, हा बोला काका.
हा, कुटे राहता तुम्ही?
बर
हॅलो,
आ कमावराय.
नाही आवाज नाही येते का?
येतोय की, माझा येतोय का?
हा. अडकत, अडकत येत होता म्हणून म्हटलं.
हा बोला की.
म्हणजे तुमचं गाव काय आहे? कुठं राहतात तुम्ही? वाघोली?
बादोली, बादोली.
कुठं आलं ते?
पेठ वडगांव कोल्हापूर जिल्ह्यात.
कोल्हापूर कडं?
कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
असं. ठीक आहे. म्हणजे एवढं नव्हतं माहिती तिकडचं नाव पण मी पहिल्यांदा ऐकलं ना, म्हणून म्हटलं.
तुमचं गाव कोणतायं?
आम्ही इंदोरला राहतो.
इंदोर?
हो कधी आलेत का नाही इकडे इंदोरला?
जयपूर साईडचं ना?
अ जयपूर पसूनं लांब आहे, इंदोर मध्य प्रदेश हा म्हणजे जयपूर म्हणजे तिकडचेचं आहे. ते, इंदोर पसणं लांब हे खूप एक ते एक दिवसात, दीड दिवसाच आहे.
ह पुणे, पुणे पासणं पुढे आहे ना ते.
पुण्यातन पण एक दिवस ला म्हणजे, एक रात्र लागती पुण्यातून डायरेक्ट ट्रेन आहे इंदोर ला.
हा.
ह उज्जैन म्हणजे उज्जैन. उज्जैन ऐकून असान ना उज्जैन?
हा आहे की माहित आहे.
हा उज्जैनपासून एक तासाचा रस्ता आहे.
हा.
म्हणजे कधी आलेत का उज्जैनला?
नाय नाय आमचं म्हणजे आमच्या हेज्यातलं मे मंडळात आलतीत चाललत उज्जैनला एक दिवस, एक जानेवारी
असं.
हा.
हा इथे इंदोर पाासनच जवळच आहे उज्जैन आणि मग कसं उज्जैन पाासून ओंकारेश्वर पण आहे म्हणजे अ बारा ज्योतर्लिंगांपैकी दोन ज्योतर्लिंग इकडे आहेत, उज्जैन आणि ओंकारेश्वर.
हा हा.
तुमच्या इकड काय असं फिरण्यासारखे कोणते कोणते ठिकाणे आहेत अशे?
आमच्याकडे आहे नारवा पाव पवानखिंड आहे पवानखिंड बघेत आहे ना
हम् मी कोलला आले नाही, अजून म्हणजे पाहुणे आहेत. आमच्या तिकड कोल्हापूरला पण, असं कस येणं झालं नाही. तिकड म्हणजे, तिकडचं साईडच काहीच माहिती नाही आम्हाला.
हा मराठी मूवी बघित नाही का पावड चि्ह
नाही काहीच तिकडच,
हा ब आहे ब आहे पिकच्चर,
नाही. अजून नाही पहिल.
त्यात आहे म पावन खिंड ती कोल्हापूर जिल्ह्यातून, भरपूर ठिकाणी आहे. कोल्हापूर
असं, म्हणजे इंदोरला पण फिरण्यासारखं खूप आहे म्हणजे, पर्यटन स्थळ भरपूर आहेत? अ, हिंदूरला फिरण्यासारखे अम् जसं म्हटलं, तर राजवाडा राजवाडा म्हणजे? अ, अहिल्या देव होळकर माहित आहेत. ना अहिल्या देव होळकरांचा जन्म झालेला आहे? जन्म झालेला आहे, अ इथ राजवाड्यावर म्हणजे तिथं म्हणजे त्यांचा राजवाड आह., ना म्हणून, त्यांच ते तिथलं नाव पडलंय राजवाडा म्हणून, म्हणजे, कसं तिथं कपड्याच पण मोठं मार्केट आहे. कपड्याचं म्हणणार तुम्ही, भांड्याचं मार्केट म्हणा, असं ज्वेलरी म्हणा म्हणजे. पूर्ण सामान भेटेल तुम्हाला, म्हणजे असं कोणतं सामान असं नाही की. चप्पल बसनं सुद्धा तुम्ही देत फघत साड्यांचे कपड्याचे म्हणजे?
दुकनतांगताना बघत होतो युट्यूब ला
हा हा,
म भेटलं
हो, म्हणजे असे खूप म्हणजे इिथं भरपूर आणि स्वस्त आणि मोठे मार्केट आहेत ना इिथं. त्याच्यामुळं, कमी बजेट मध्ये, अ खूप सारं भेटू शकता आपल्याला. आणि, आता तुम्ही तुमच कशाचं दुकान आहे?
प नवत म्हणजे त्यात तसच ते पण केलं हो,
कशाच च.. कशाचं होत
स्टेशनरीज,
असं, स्टेशनरी हो स्टेशनरी म पण इथ खूप सारे व्हरायटी आहेत. आणि दु दुकानामध्ये कस थोकभव आणि भरपूर माल भेटतो? जस, आपल्याला असं विकत. म्हटलं, तर का किती आता तुम्हाला माहितीच असेल. तुम्हाला दुकान आहे म्हटल्यावर.
होना,
ही, एक कमी किमतीमध्ये आपण, विक
हो होलसेलमध्येध्ये मिळत ना मला माहित आहे? ये नावल्याेला तोततीन ना सीतेच.
तसं, राजवाड्यावर इथं म्हटलं. तर मग इिथं खूप कमी बजेटमध्येध्ये अ, आपल्याला सामान भेटतं.
हां.
जसं, महाराष्ट्रामध्ये तरी त्याची किंमत थोडी जास्तीच आहे. पण, कस राजवाड्यावर असं म्हणजे खूप म्हणजे, खूप कमी रेट महादे
ते देतात ना मिळते कमी पण ट्रान्सपोर्टला. पैसे जास्त जातात
हा. तस तर म्हंटल तर ट्रेनचा प्रवास पण छान आहे म्हणजे. ट्रेननी यायच म्हटल तर कमी किमतीत. मध्ये पण आपण येऊन आपण पूर्ण सामान घेऊन अस म्हणजे आपल्या बजेट. च्या हिशेबाने आणि येता का दुकानदाराची माहिती जाऊन ओळख पडली तर आपण आपल्याला ज्या गाड्या माहिती आहेत जे रूट माहिती आहेत. त्या रूटने येणाऱ्या गाड्यांमध्ये जरी त्या माणस ट्रान्सफर करतात. सामान आपण जर ऑनलाईन अस मागवल ना. ओळख झाल्यावर त्यांचा नंबर घेतल्यानंतर तर मग ते आपण सामान पण पाठवतात ते ट्रान्सपोर्टने जास्ती नाही त्याचा खर्च खर्च नाही येत जास्त म्हणजे तरी पण आता महाराष्ट्रात पाठवायचा म्हणल तरी हजार दीड हजारामध्ये आपल्याला जेवढ पाहिजे. तेवढ सामान मागवू शकतो ना आपण आता एवढ तर ट्रान्सपोर्टला आपण देऊ शकतो.
आ हो.
त्याच्यासाठी तुम्हाला इंदोरला येऊन त्यांच्यासोबत बोलून त्यांची माहिती ती सर्व म्हणजे अस हे करून.
नेक्स्ट
माहिती पाहिजे आपल्याला त्याची.
हां सहा महिन्यांनी ओपन करणार आहे तेव्हा बघू.
सहा महिन्यानंतर काय?
सहा महिन्यानंतर ओपन करणार आहेत परत. हां
नाही कधी अस म्हटल मी पाहिजे असल हे करायच असल तर तुम्हाला जमल. आणि ति तिथल्या तिथ जर तुम्हाला जर अस असल तर. तुम्ही तिथन पण हे करू शकता तस काही हे नाहीये.
नाही आम्ही दिल्लीतच घ्यायला येणार ना तर तिथ दिल्लीपेक्षा भारी मिळाल तर घेणार.
अस.
हां.
नाही सांगितल अस की आहे इथ सामान म्हणजे. कमी किमतीमध्ये आहे कारण आता आम्ही इथच राहतो ना त्याच्यामुळ. माहितीये थोडफार तर हो.
बाकी काय आणखीन म्हणजे तिकडच काय म्हणजे नवीन काय आहे का नाही?
भरपूर आहे इकड बघण्यासारख. काढा म्हणजे मिनीबो आहे रंग ता आहे. तेच.
तुमच्या परिवारामध्ये अस काही म्हणजे किती सदस्य आहेत. कोण कोण असता तुम्ही तुमच्या परिवारामध्ये?
मी माझी बायको, भावाची बायको भाऊ. भावाची मुलगी, माझी मुलगी.
असे म्हणजे एकत्र कुटुंब आहे का तुमच?
हो हो. हो हो.
हो आमच्यात पण तसंच आहे, आम्ही पण अ.. अं.. अकरा माणसं राहतो एक एका घरात, एका कुटुंबामध्ये
हा
माझे अ माझा मोठा दीर, जाऊ, सासू-सासरे, माझा लाहाना दिरये आणि आमचे हम्म, मोठ्या जावाचे आणि आमचे मिळून असे चार मुलेत आमच्यात.
हा म आणि काय आहे तिकडे बघण्यासारखं?
बघण्यासारखं खू.., अ.. म्हजे आहे भरपूर इथं, म्हजे खाण्यासाठी ते राजवाड्यावर अ दिवसभर अ अ म कपड्याची मार्केट, ती भरपूर असतात आणि संध्याका काळी ते मार्केट, ते उठल्यानंतर, जे अकरा नंतर परत तितं ना सराफा म्हनून चालू होत, म्हंजे तितं पूर्ण प्रकारचे मिठाई
हां
अ पदार्थ भेटतात. तिथं जिथं राजवाडा आहे ना तिथच म्हणजे जिथं कपड्यायचे त्याचे, भांड्यायचे दुक् पणं अंस संध्याकाळी ते दुकानं बंद झाले ना, खाण्याचे स्टॉल चालू होतात. म्हणजे दुकानं लागतात खाण्याची तुम्ही म्हणलं तर सिताब फल रबडी अ अ परत ते अं परत मावा कुल्फी, म्हंजे पसर वप्...... खूप प्रकारचे आयटम भेटतात डोसा, सँडविच पनीरच, पनीरच सँडविच--'
हा हा.
आणखी आपण म्हणजे जे आहे.. ते परत बर्फाचा गोळा म्हणजे सर्व प्रकारचे आयटम मजे जे नाश्त्यामध्ये असत्यात ह्ह्.... हा. परत चॉकलेट..
भरपूरमध्ये जे आहेत..
ते ते म सर्व भेटत सर्व राजवाड्या म्हणजे सकाळचा दिवसभर शॉपिंग... करा आणि संध्याकाळी रात्रभर खात राहा, काळे गुलाबजामून.... म्हनजे प् सर्व प्रकारच्या अ मिठाया भेटतात तिथं. हिंगची कचोरी, गराडू म्हनू नका, म्हजे पूर्ण खाणं. माणूस अ इंदोरला फिर्राईलाटी जास्ती येतो.
हम्.
आणि इंदोर ला आलं ना सकाळचं उसल पोहे, आणि त्याच्यासोबत जलेबी. म्हजे हा, म्हजे इंदोरचा फेमस हिये. इन हम्म् इंदोर ला, म्हणजे आलं ना इंदोर. ला माणूस उसल पोहे, इंदोरचे उसल पोहे, आणि जलेबी खाल्ल्याशिवाय जातच नाही. कारण ते एवढं
होय ते बघितलेत मी इंस्टाला व्हिडिओ बघितलेत ते.
हो आणि त्याच्यासोबत तुम्ही ते पाहिले असलं. आणि इकडे ही पण भेटते, इमा
ती.. जलेबी... इमारती जलेबी ना.. उडदाच्या डाळीपासून बनलेली असते. आणि.. ती. म्हणजे आप... आपल्या साध्या जिलेबी. पासून.. म्हणजे ते नाही का. तिडे -तिडे -तिडे... तिड्याची अशी गोल -गोल. त्याच्यातन नमकीनली पण येत बघा. आपल्या गावाला भेट.. ति. ति... मिठ.. अशी.. भेटती बाय... तिथे... ह..
मजी कशीला चाळीची असती ती म्हणजे जास्ती गोड पण नसती आणि जास्ती म्हणजे अशी... फिकी पण असती. मिडियम साईज. पण एवढी छान लागते.. ना.. की बास.. आणि ईथं इंदोरची बंगाली मिठाई म्हणून... फेमस आहे. म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी आहेत अशा की म्हणजे इंदरला... फेमस आहेत. आणि बाकी शहरांपैकी.. इंदोर म्हणजे असं एक... एक नंबरला. एक नंबरला स्वच्छता मध्ये... आहे... जे..
स्वच्छता पण हे एक नंबर आहे. पहिला नंबर आलेला आहे. अस दोन- तीन वर्ष... झाला आमच्या इंदोरला पहिला नंबर येतोय स्वच्छतामध्ये...
हा... स्वच्छतामध्ये...
हो...
सगितलंय अस व्हिडिओ मध्ये दिसतय सोड च्या असतय ती.........
हो.... चला... आपला. म्हणजे टायमिंग संपलेला आहे. नंतर बोलु आपण हा... ठिक.. कि... थँक यू. छान वाटलं तुम्हाला बोलून.